हॅलो नमस्कार सर. कस.
काय नाही सर निवंत पाऊस चालू आहे इकड.
कंपनीत वंपनीत नाही गेलेय का.
नाही पावसामुंळ काय गेल नाही लय पाऊस चालू इथं काल रात्रीपासून. हो.
हा का.
हा म्हणजे परवापासून बळबळ चालू आहे पण कालपासून लईच झाला पूर येऊ राहिला इथं.
मगरी यायचं न.
जाऊत आचम पाऊ.
हा हा.
तरल.
बर काय पेमेंट किती आलंय तुमचं काय.
काय अजून मला एवढं तर नाही. येल पण तीनशे चारशे पर्यंत.
तीनशे चारशे पर्यंतस का. ते. अच्छा मग पणल आता सातशे वेड्रॉलला आहे जवळ जवळ.
हम्म सगळे किथे आले तुम्हाला.
अस स काय आता हे सातशे आलेय का सतराशे. तीनशे. चारशेे चारशे असं म्हणा अ. चोवीस ये ते सगळे आले हो हम्. ह मजा आत. तीनशे दहा हजार साडे दहा हजार आले.
हा हा म्हटलं ते ट्रान्स्क्रिप्शन. ते एका जाणाला फोन आहे फ्रेंड एकाच येत ना.
हा यगद चित्रट त्यात बी एकशे ऐंशी. मिनटं पूर्ण झाले हो कॉ येते आता माझ्या या्याच्या कॉ. कारण का माझ्या आजो काय एकशे ऐंशी मिनिटं झाली पूर्ण. जर का तुम्हाला जरी कॉल करायच म्हटलंय तर मला कॉन्टॅक्ट करा मी या नंबरवर कॉल करून दीन. आईच्या
नाही माझे ते तीस कॉल पूर्ण झाले. आता मला ते अ ट्रानस्क्र्रीप्शन च येईल य.
हो क त्या कोणत्या भाषेत येईल? मराठीत स का? आमला वेग्या भाष ते सध्या कदाचित बंदही वाटत त म्हणते.
हम् मग तुम्हाला टास्क नाही ईल का आता ए पण
नाही नाही. आता मला एक वेगळ्याच भाषेत आलत. तर मॅडम म्हणे करू नका ते सोडून द्या विषयी त्याचा.
हम्म हम्. अच्छा! हे रे फोन फ्र्यांचे किती पैसे यातो?
फोन फ्रेंड चे काय तुम्ही जेवढ कॉल करसन मी कारण क फोन फ्रेड बस माझ जवळ - जव आठशे - नऊशे रुपये यायले. म हजार रुपय सहज येईल अस म्हणा.
आ वो म्हण लंय - - माझे वडील त्यांनी ट्रान्स्क्रिप्शन टास्क आकराशे केले. त्यांन ला फक्त च अजून पैसेच येल नाही फक्त ते दोन रुपये येईले.
नाही मी बघितलं. त्रेचाळीस रुपये पेंडिंगला आहे आणि हे ते पैसे कधी जवा ते टास्क तपासल्या जातील न समारून
हम्म.
सर न ते म तवा ते पैसे येतील.
ते ते त्रेचाळीस रुपये तेेत याचे मी कॉल केलेला त्यांनी उचलला नाही त्याचे.
नाही नाही ऐका ना? ते टास्क तपासल्या जाते आधी.
हम् हम्.
अ म टास्क तापसले का तिर ले तपासतय हाय अस दाखिव त्या पाहा.
हा हा.
त्यांची टास बघितली मी तिड असं दाखवाले तपासत आहे - म्हणजे तीनशे तास तपासल्यानंतर त्यांनश पेमेंट पडल तवर नाही.
हा हम्म हम् असं काही आहे का हा हा.
हम्म मध्यच -
तेच म्हणलो कारण त्यांनी आकराशे केले ना? म्हणून ते
नाही नाही ते अजून ट्रान्झॅक्शन टा सध्या बंद आहे मग ते पूर्ण तरी त्याची पेमेंट लेटच येणारय.
हो कारण ती ती तास मला येई ले ना आता.
हा.
अ काल परवाच आली ती.
हो का? तुम्ही पूर्ण करून घ्या तर तुम्हाला नवीन टास येतील अजून. माहि
ते मला कार्यवाल्यांनी मेसेज केलता ते म्हणे तीन महिने चालेल टासाजून तुम्हाला.
कोण म्हणे?
ते कार्य ऍप आहे ना? त्यांचं ते हेल्प हेल्प म्हणून ते राहतें ना?
हा -हा.
त्याच्यातलं ते वॉट्सअपवर त्यांनी मेसेज केलता हा?
तीन महिने ऍप चालल अजून असं
ते नाही ते मालवण तर ते तुम्ही फोन अफ्रें तास लवकरात लवकर पूर्ण करा मग तुम्हाला ट्रान्स्क्रिप्शन तास तील ती तुम्हाला तीन महिने तिच्यावर काम करतील
हो का
हम्
नाही ते चांगले ऍप हे पेमेंट भेटू राहिल आपल्याला
हो
हम मण तेच का काही वाईट नाही आपण फक्त जास्त जास्त काम पूर्ण करायचे.
ह
ह बाकी काय चालु आहे. ह हॅलो हॅलो कधी तिथ क का माहिे ह वाजू नको तिकडे जा